हॅलो
हां येते का आवाज?
हो आला आला आता आला बघ.
बर बर ठीक आहे ऍडमिशन झाल तुझ?
नाही ग अजून नाही झाल आता काय कॅप राऊंड सुरू होतील ना. या थर्टीला ऑप्शन फॉर्म भरायच त्यानंतर मग अ तीन जुलैला कॅप राऊंड आहे मे बी फर्स्ट कॅपराऊंड.
हम्म
मग हॉस्टेलला ऍडमिशन मिळेल की नाही?
काय माहिती मेरिट लिस्ट तर लवकर लागत्या म्हण? हॉस्टेलची काय कळना. घर धोका अस खायला उठलय काहीच कळत नाहीये.
अवघड झालय लवकर ऍडमिशन व्हायला पाहिजे होत ना?
होय अग सगळ्यांचे ऍडमिशन होणार हॉस्टेलचा फॉर्म भरला तरी तो ग्रुप ग्रुप आहे ना व्हाट्सअपचा त्याच्यावर टाकायला फॉर्म भरलेला.
हां हां हां
माझ कशातच काही नाही अजून. ऍडमिशन रिसिट लागणार. अग त्यात ते.
हां हां हां कोल्हापुरात राहायला येणार आहे का?
हां
हम्म बर बर. एम सी ए चा एवढ्या लास्टला का चालू करतात मग ऍडमिशन?
काय माहिती ग बक्की लईच लेट करतात बाई.
होय त्याच्यामुळ नुकसान आणि व्हायच. तेवढ फॉर्म भरला असता म्हणजे
काय माहित काय. प्रोसेस आहे त्यांची एवढ्या लेट लेट लेट सगळ्यांच कॉलेज शिवण आता ह्यांच. ट्वेल्थच पण तर कम्प्लीट झाल ना. मग आता त्यांच नवीन. आता, त्यांचं सुरू होणार कॉलेज, म आमचं सुरू होणार. बाकीच्या, सगळ्यांच सुरू झाले सगळ्यांच. आता, परवा दिशाची मम्मी पण, म्हटली ना अ, दिशा गेल्या कॉलेजला तिथं कॉलेज सुरु झालं, की म्हणून,
हो,
हा म,
काही नावस ते जर, ऍडमिशन कन्फर्म झालं असतं तर, इकडं हॉस्टेलचं ऍडमिशन पण, कन्फर्म झालं असत. आता उगच पैसे घालावे लागणार, बघू काय -काय होतेय.
ते च, की दोन मिंट
हा,
हा, हॅलो! बोल,
काय झालं,
काही नाही, बोल
तुला, पनीरची भाजी कशी करायची माहिती आहे का?
म्हणजे, मी तर आमच्या इकडे, तो खूप छान मसाला मिळते. म्हणजे आपण तो अ, टमॅटो कांदा तेन, असं सगळं हे करून मसाला करतोय ब, ते, आमच्याकडे रेडीमेट करत्यात. म म्हणजेम्ही, आम्ही घरात केलेली, ती पनीरची भाजी, मी त बघ सण दिलाला, मग त्याच्यात फक्त, टमॅटो आणि, कांद्या जर हे, केलं तर मिक्सर लावलेलं, आणि त्यात मसाला घातलेला. आणि मग, झालात ते, मस्त पनीर आणि, तिचं फक्त पनीर टाकलेलं असं तयार होत. तसं मी बनवलेलं, तू कशी बनवतेस?
कोणतं पॅकेट आणलेस? फोटो वगैरे काही काढून ठेवलास का!
काहीतरी ते, काय होत बई ना, त्या ज शाही काय- काय असं काहीतरी होत. सगळं मी, पाठवेन तुला फोटो.
हम्, बरं ठीक आहे. भेटल की पाठव.
हा, काय मग, सगळे बर आहेत का, आई, बाबाजी, चिऊ, तेन
हो, सगळे बरे आहेत. इकड, तिकड आहेत का सगळे ठीक.
सगळे बरे, पाऊस आहे का?
आज जरा थांबलाय, आज ऊन पडले बघ, तिकड आहे.
इकडे पण, थोडस ऊन पडलंय, पण यालाय ग मध्ये -मध्ये तो, म्हाता -म्हाताारा लागलाय ना. नवीन
होय,
सोनबई लागल्यावर, जास्त पडतोय म्हण. कारण त्या, तरुणास असत्यात, आणि म्हाता लागला की तो, थोडा बसतोय उठत तसं चालच. जातोय, म्हणून तो एकदा पडतोय, आणि एकदा उऊनन पडतंय, असं असते म्हण. ते, ऐकलंच काय कधी,
ऐकले, सुनबाई नाही, सुना असते ते,
तेच, ते मला- मला लई आवडते ते, ऐकायला.
पडू नये, अशी प्रे करतेये मी, तिसला आमच्याकड कार्यक्रम आहे.
तीसला पाऊस लई पडणारे.
तुझ्या तोंडात
हॅलो, आवाज ये ना झालाय. हॅलो.
हॅलो. हॅलो.